हॅलो.
हम्म झाले आम आवरून जाईल.
नाही ले आज काही फर्ज पुसायच्या नव्हत्या.
मग म
पण सहावाज घकलेतते. हा बोला नाही येते.
हा आला आता ह् का नाही काय म्हणती काय चाललं.
काय म काही नाही आवरले काम. ळ करायच का आम्हालामची गेरणी बंद
खबर.
काय माती काय प्रॉब्लेम आला ला अगदी आता गावाला यायच्या आधी त्या दळं केली. तेव चाललेले चालू होती आता लावली तर काही. चाले ना काल कालपासून त्या माणसाला बोलवतोयण तो पण येत नाही.
कर
आज येतो म्हटला दुपारून. मला क करू का? ते का?
आपलाच.
तुमचा आवाज कट होतोय.
आवाज कट होतय अस.
हा आता येतो ऐक मध्येच तुमच्या सरांचा बी आवाज येतोय.
हा त्यांचा पण मग हम्.
ह. हेडफोन्स मु प्रॉब्लेम आहेस नाही तर.
हॅ.
बाकी ते पेमेंट मध्ये वाढ झाली का नाही का तेवढंच दिसतय तुमचं एकशे अठ्ठ्याऐंशी का काय होतं ते? हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
ह मा वाढला.
हॅलो.
हा का?
नाही एकदम बावारिक तर.
हम्.
ह ह. स्पीकरवर टाकलाय का तू
नाही हो हेडफोन घातलेले आहेत मी
हम् आता कलीिर येतय
हा म्हटलं ते, पेमेंट काही वाढलंय का त्याच्यात का तेवढाच दाखवतय प्रोसेस
नाही तेवढंच दाखवतो तेवढं टा हा टास्क हा एकशे अठ्ठ्यांशीच आहे हा टास्क माझा कम्प्लीट होईल ना, मग ते पुन्हा हे करायचं रिफ्रेश करायचं.
अन.
हम्म
हा टास्क म्हणजे हे तीन कॉल काय हे पाच कॉल
माझा पाचकालचा टास्क मग तुझं वाढेल ना नंतरून तू रिफ्रेश केलं का?
ह नाही बरं काय
रिफ्रेश कर पेमेंटच पेमेंट ऑप्शन वर क्लिक करून बघ. आणि रिफ्रेश करून बघ हा मग तेव्हा तो मग तुझं दाखवेल मग
हम
आणि आता काही कोणाला देऊ नको ते कारण कीना मग जॉब कमी येत आहे कारण की आता खूप म्हणजे खूप जण करतात त्यांना ते
हम्म हम्म हम्
हम्म तर मग ते सर तेच म्हटले आता कि आता काही कोणा णाने
हम ह
हम्म
मी काय आता माझ आ आई तुमचे भाऊ आणि गुड्डी ताई तीनच जण होते सोनीताईच बी काही झालं नाही.
आणि नाही हा नाही आणि आ होणार पण नाही ते नवीन लिंक म्हणजे म्ह सांगत हो आता नवीन देणार आहेत म्ह त्याने सो ओ होईल ह्या लिंकनी ओपन नाही होणार् अँप असं आहे.
ह
आणि मग ते सर म्हणे कि आता तेथे कोणाला देत पण न म्हणे ते म्हणे
हम्
असून गरले जेव्हा काम वाडेल. मग तेव्हा ते पुन्हा कॉन्टॅक्ट करणार वाढवणार आहेत लोकांकनी
हम् हम् आपलं तर चालू राहतील ना आता
हा आपले चालू राहते हो हो आपले चालू राह आपण फक्त आहे ना अ आपला जॉब कम्प्लीट करायचा रिफ्रेश करून घ्यायच. मठीम क् करून बघायची आणि पेमेंट पण रिफ्रेश करून बघायच.
हम् हम्
हम्
े सांगतात कॉल चेक करताय कॉल म्हणजे तुमचा ऑडिओ तपास जात आहे वगैरे वगैरे तेत
हा हम्म
हम्.
तेच
किती वाजता आलं तुम्?
म उशीर झाला ग आज सकाळी जागच नाही, जाग आली म्हणजे साडेपाच ला जाग आली तर मग मला पण मग केस धुवायचे होते ते करायचे होते मग उशीर होऊन गेला.
हो
मग म्हटलं आली पण मा आता काही काम नव्हतं थोड्या वेळानंतर त्या मॅडमची तेेव काम चालू त्यांच्या पिथी ववर मेसेज जातो ना ये त्यांच्या मोबाईल वर मेसेज जातो पिसी चालू करायचं राहिल का? ओटीपी मग तेव्हा चालू होतो तोपर्यंत काम बी नाही मला
अरे बापरे अस हे का?
क्लासमध्येध्ये काय काय शिकली मग तू आत्तापर्यंत
आता एक सर चे तीन दिसन झालेत ना पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन झालं दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला ते एक्सेल मध्ये रो कॉलम वगैरे ते कसे टाकायचे ते, हा हा ते सांगितलं होतं म्हणजे टायपिंग करून सगळ्या टॅपस समजून सांगितल्या होत्या. आणि काल सॉर्टिंग सांगितलं की एक्सेल मध्ये शॉर्ट कसं करतात बॉ आल्फाबेटिकली न्युमेरिकली असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये रिसॉर्ट कसं करायचं ते आता आज चौथा दिवस आहे. त्यांचा आ
म आता जमलंच नाही म्हटलं इन्स्टॉल करायला नाही, काही नाही. करू म्हटलं वेळ पण भेटत नाही आता.
हो नाही तुम्ही काय करा ना मी इन्स्टॉल नाही करावं लागणार त्याला तिथं ते ऍप मी तुम्हाला लिंक दिली ना त लिंक वर क्लिक केलं का लिंक ओपन केली का तुमचा नंबर टाकून बघा मे बी मला असं वाटत ते होतं की नाही मी तेच विचारलं तुम्हाला होतं की नाही कारण की मी नंबर टाकला का माझ्या त्याच नंबर वर व्हाट्सअप ला ओटीपी येतो आणि मग तो ओटीपी टाकला की मग ते ती ओपन होतय. तर विषय असा आहे आ मी माझ्या त्या नंबरनी पेमेंट केलेलं आहे नव्यान्णव रुपयाचं त्यामुळे माझा ओटीपी ते घेतील पण बाय चान्स जर तुमचा घेतला तर चांगलंच आहे. का, हे तेच म्हणे ते काही येडे आहे का म्हणे सगळ्याला असं वाटत बसतील. म्हटलं नाही पण आपण ट्राय करू म्हटलं ते म्हणे मला पण दे म्हणे ऐकायला एखाद दिवशी आयकाव लागतील म्हटलं मोबाईलच घेऊन आयकाव लगेल तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुमची लिंक ओपन झाली का? नाही कारण ओटीपी टाकल्याशिवाय लिंक ओपन होत नाही. आणि जर त्यांनी तस काही त्यांच्या याच्यात ऍड करून ठेव
हा आता काम चालू आहे त्यामुळं तुम्हाला काही नाही. ते फीचर्स तसं असेल त्यांनी केलेलं तर काय नाही झालं तर चांगलं पहिले एक दोन दिवस का बघू नका त्यात म्हणजे त्यात दिलेलंच ये. की आज काय श म्हणजे प्रत्येक डे पुढे लिहिलेलं या डे मध्ये काय शिकवणार आहे मग तुम्हाला जे वाटतं ना ते
ते ओपन करून बघायचे.
हम् तेओपन करायचं कधी बी ऐकता येत काही बी टेन्शन म्हणजे मी प्रत्येक तीन तीन चार वेळा ऐकून रिवाइड करते. कारण की प्रॅक्टिस फाईल ओपन नाही होते ना तो पण म टाकलं मी त्यांना काल प्रॅक्टिस फाईल ओपन् नाय होत ये तुमची. असलं ऐकून ऐकून प्रॅक्टिस करायच पीसीवर
हा
वाटतं तेवढं बारीक बारीक खूप असतें लक्षात राहत नाही.
हो तेच ना ते प्रॅक्टिसमध्येध्ये राहील ना तरच होत ते नाही तर काही होत नाही.
ह मी आ हा कोर्स कम्प्लीट केला का खरंच एखादा मला ऑनलाई डाटा एन्ट्री वैगेरे जॉब बघावं लागेल. तरच माझी प्रॅक्टिस राहील, नाही तर शिकलं आन गेलं. तुमच्या कंपनीत तुमच्या कंपनीत नाही का, हे ऑनलाईन वर्क फ्रॉम होन काम?
नाही ना, नाही ना. तू वर्क फ्रॉम होम राहिला असा, तुम्हीच केला असता पट
हा पण नाही, म्हणजे असं पाच चार पाच हजार असं काही असं आता तुमचं हाय ऑफिशियल आहे, त्यामुळं पेमेंट बी चांगलं हाय पण घर हम्म.
नाही ना. मग मी तेच बघते, की काहीतरी हो वर्क फ्रॉम होम राहिला असता ना, बरा राहिला असता.
चालू आहे चांगलं आहे ना, सुपेरिया जॉब झाले आता पण
हं.
परमनंटली. हम्म.
पण मग इथं सगळे हा, इथं सगळे माणस जास्त आहे आता. मुली कमी आहे. आम्हीच तीन लेडीज आहे, त्याच्यातले बी अं ते एक मॅडम तर वरती राहतात. त्यांच्यामुळे त्यां चा संबंध मेसेज मुळी. या खाली दो आम्ही दोघी राहतो.
हा.
पण मग ह्या आहेत. या म्हणजे आपल्या आता त्यांना फोर्टी, फोर्टी थ्री रनिंग आहे त्यांचं आलं
टाईमचा
हा.
हं. त्या ताई हाईत.
फोर्टी थ्री नाही, फोर्टी फोर रनिंग आहे, फोर्टी फोर. ताई पेक्षा मोठी आहे आपल्या.
हा हा. ताईंना केला होत म मी कॉल म्हटलं ताईंनी केलंय का डाउनलोड? नाही नाही म्हणे, मी नाही केला मने रिकामा काय म्हणे. एक दोन वेळा आधी ती नंत नाही देणार म्हंटलं जाऊ दे. असं ताईंना काही सांगू नये म्हटलं. म्हटलं तुम्ही तर म मतदान कार्डचा फॉर्म कस काय भरला? ते विचारायला फोन के लता म्हटलं मी तुम्हाला. आधी विचारलं मी एक शब् द म्हटलं का आता इस्टॉल केला का म्हटलं ते ॲप मध्ये? मला ते मतदान कार्डच विचारायचच होतं, तर मग त्याचार केला असता मी कॉल अस एक कॉल पण पडला असता आणि काहीतरी कामाचंपण बोललं गेलं असतं. त्याने नाही म्हटल्या म्हट ल जाऊदे. तरी आम्ही बारा तेरा मिनिटं बोललो म्हटलं, हाच कॉल त्याच्यावर केला असता कॉल का कन्सिडर झाला असता. तसं पण मी फोर्स केला आणि मी गुड्डी ताईला पण बोलले. तिनेही नाही ऐकलं, मग मी तिलापण नाही फोर्स के ते पण नको पैसे म्हटले ठीक आहे नको. शिवमनी केलं होतं नाही डाऊनलोड, तीच बोलते त्याच्यावर.
हा अ.
हम्म.
मला त्यांना पण नाही झालं म हा, झाले का आपले दहा मिनटं?
हा आईच्या याच्यावरून करते मी आता हाय ना वेळ तोपर्यंत? हम्म. मंग तुम्ही मला ना कर. हा आईंचा संपला का, मग तुम्ही मला करा.
हम्म चालेल. एक आईला करेल, एक तुला करेल. दोन होऊन जातील, एकच शिल्लक. चालेल हो.